ह. हा येतोय येतोय.
मग तुम्ही तुम्हाला दुसरं काय आवडते मेहेंदी आण ते असं काय
होय मेहंदी काढते की जात होत काढायला आधी मी. म्हणजे ब नाही नाही ओडा. बसून मी काढते तशी
हम्म हम्म.
मेहंदी आहे जेवण बनवायची आवड ह
तेच आधीच संनमतीचा त्यानी टास्क केलाय का.
नाही हो ते पण आहेत काय.
अ नाही आधीच्या ह्याला होते म्हणजे जे पहिल्या जॉईनिंग आहेत ना त्यांना होते.
हा.
जे आम्ही ते केलंय.
हा. ते कसे होते मग.
ते असंच की व्हॉइस रेकॉर्ड म्हणजे असं का पॅराग्राफ देत होती
हा ऑडीओ.
खाली प्रश उत्तर असतात आणि आ त्यांचा खाली ऑप्शन ऑप्शन पण असतात त्यातलं एक ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि एक ऐकेल अस रेकॉर्ड होत म्हणजे आपण बोलून उत्तर द्यायचं. रेकॉर्ड करून. तस होत मग त्याच्यामध्ये ते अ लिंगभेद असेल किंवा मुलींना कमी लेखतात मुलींना शिकू देत नाही. मुलांना शिकवतत परत खेळते आणि खेळायचं असल्या तर मुलींना पाठवून देत नाहीत.
हा हा हा.
फक्त ते चूल आणि मूल खायचं वगैरे ते असं ते न होतं. त्याच्यामध्ये एक मुलगी होती तिला काहीतरी बनायच होत पण त्यांच्या घरात तिला असं हे करू देत नाही मुलींनी काय करायचंय शेवटी असं तिला बोलत.
हम्म हम्म.
मग त्यांच्यातले कोणतरी काका काय कोण तरी येतात आणि मग त्यांच्या सगळ्या घरच्यांना समजून सांगतात. मग त्या मुलगीला शिकवतात. की तिला काय बनायच ते सगळं बनते असं पॅरग्राफ देत त्या आणि म त्याच्या खालचं त्याच्यावरन आपल्याला प्रश्न विचारतात की त्यांनी मुलगीला शिकवूनच चांगलाय की नाही.
हा.
क ना असं त्याच्या खाली प्रश्न होते.
त्याच पण पेमेंट वगैरे द्यायचं व-
लिखितचे.
हा मगं आता पण बंद आहे काय? ते ऍप-ऍप काय साईड आहे ते काय?
नाही.. नाही.. याच ऍप वरती ते टास्क होत.
टास्क ते हा.. हा... ते हे पूर्ण केल्याशिवाय ते भेटतच नाही. हे आता नवीन आले.
नाही तुम्हाला नाही ते बहूतेक आता म्हणजे आम्हाला- पहिला जेव्हा ऍप स्टार्ट झालं ना नवीन सुरुवातीला तेव्हा ते होत. आम्हाला आता जे नवीन लोक येतील त्यांना इथून पुढं. चे नवीन टास्क आहेत. आता जे नवीन येतील तेच आम्हाला पण असणारच तुम्हाला पण. भाऊते नाहीत मग त. मला नंतर पण देतील काय माहित नाही त्यांचं काय.
बरोबर. आता लगेच भेटणार नाही कारण आताच जॉईन झालय ना मी.
हम्.. एक एक टास्क कंप्लेंट. -प्लीट केल्याशिवाय पुढचा टास्क येत नाही.
येत नाही हो.
ते मग टास्क कम्प्लीट करायचे टाइम टू टाइम कधी दिला तेव्हा.
हा.. हा.. हम.
तुमचं सासर कोणतं?
माझे टाकळीवाडी खिद्रापूरकडे.
कोणतं.?
टाकळेवाडी.
टाकळेवाडी वी हा माहित हा माहित आहे. टाकळेवाडीला माझी मैत्रीण आहे. अ-खोत म्हणून आहे बघा.
मी ते काय बाहेर नसतय त्यामुळे खोत आडनाव माहितेयं सोडा पण मी बाहेर नसतेय ना. हा काय.. आमाला माहित नाही एवढं.
ठीक आहे.
आलेला काय मग तिकडं.
हो येऊन गेले की.
हम्म..
ह आ-मीही सगळ्या फ्रेंड्स आलेलो त्यांच्या घरी. म्हणजे खिदापूर ला गेलेलो. लो मॅडमांचं लग्न होत आमच्या तिकड सैनिक टाकळीला.
हा.
मग तसच तिकडं हिला पण जाऊन. तिच्या पण घरी जाऊन भेटून ते ना आ मी आलेलो.
हा.. हा.. हम्.. हम्.. तुमच्या घरी कोण कोण असत.
आमच्या घरी आम्ही चौघेच असतो मी मम्मी पप्पा आणि माझ भाऊ.
हा.. हा.. नाही इकडं फिरायला वगैरे येतात राणी बागेत तेन.
होय येत की संडेला म्हणजे बहीण ते आलेत की.
हा अजून एक होऊ दे मग बंद कर.
काय?
नाही मम्मी सोबत बोलालतो.
स्वर्गात
तुम्हाला काय काय आवडतंय काय? तुम्हाला काय काय आवडत म्हणलं, काय करायला हॉबीज्?
हॉबी? हॉबी तर आता सध्या मला सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग व्हायचंय. त्याच्यासाठी आता टार्गेट चालू आहे, आणि मग घरात बसून मग रांगोळी, मेहंदी वगैरे ते पण करते ऑर्डर पण घेते. आता ते रंगोली हा लग्नाच्या मेहंदी वगैरे. इंस्टाचं, आमचं इंस्टाग्राम अकाउंट पण आहे माझ्या आणि माझ्या फ्रेंडच्या मध्ये आम्ही काढलंय.
हां रांगोळी तेन काय?
हा, तुम्ही इंस्टाग्राम वर
आहे की इन्स्टाग्रामवर शिवानी शिंदे म्हणून, ते मी अ
तुम्हाला हा तुम्हाला हे पाठवते आय डी, फॉलो करा आमच्या अकाउंटला.
करतो की पाठवा.
त्याच्यावरती आहे आम्ही रांगोळ्या मेहंद्या तेन काढलेलं. परत आता ते रंगोली मॅटचं‌ आलंय ना फ्लर उलनचं ते. ते पण आता करणार आहे.
ते परवा अजून एक तिथं हे होतं, काय ते मोठ्या रांगोळ्या असतात कि ते.
कसल्या?
रोडवर काढत नाहीत काय?
हा हा.
ते काहीतरी शिकवायला होतं तिथं आलेले. ते काय लहान मुलगी आहे त्यामुळे गेले, मला पण आवड आहे. शिकायचं तेन.
नाही माझं क्लास बीस काय झालेलं नाही, मी असंच शिकले बघून बघून मी त्यात्
ते मला म्हणजे त्या टाईप मध्ये शिकायचे होते ना रांगोळी, म्हणून ते जाणार होते. पण लहान आहे आन तीन तास होतं ना ते आ अकरा ते दोन तेवढा वेळ बसू शकणार नाही बाळ म्हणून तर मग गेले नाय मग.
हम्म हम्म.
मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढत नाहीत का ते हेच्यावर पंढरपूर ला तेन् काढतात की.
हम्म, फ्री हॅंड रांंगोली पाच बोटाने.
हा पाच बोटानं. ते शिकणार होते, ते काय मिळाल नाही.
आणि फक्त रांगोळी हात पकडायला आले ना, बोट एकमेकावर ती बसली कि आपोआप येतंय.
वगैरे येते मला, कसं काढतात? कशा टाईप मध्ये ते बघायचं होतं एकदा.
अ लाईव्ह व्हिडिओ पण असतात की.
होय व्हिडिओ असतात की, त तसं ते आता शिकायला पाहिजे बघून.
ते मग ते ऑर्डराचं ते ह्याचं तेन घेताय का? अ ते हळदीचं रुखवतचं काय काय असतंय, रांगोळ्या त्या, त्या टाईप मध्ये काढताय का?
हा घेतो की डोहाळे जेवण असेल ते त्याच्या पण रांगोळ्या आहेत इंस्टावरती बघा सगळ्या रांगोळ्यास
हा हा बघत
ऑर्डर घेत म्हणजे कस ऑर्डर घेतय मी माझ कॉलेज टाईम मध्ये घेतोय म्हणजे मला सुट्टी असली तर
बरोबर आहे
नाही तर मग माझ्या मय ला पाठवून देतोय जर तिला पण टाइम असेल तर मग ती ऑर्डर घता
हा हा
दोघींच्या मध्ये करतोय म्हणजे तिला जवळ पडत असेल तर तिला पाठून घेतय मला जवळ पडत असेल तर मी ज
हो
तिकडं हेला राहिला ना वडगावला
हा हा वडगाव ला मग त पण नाही इकडं कॉलेज ला येत मैत्री
इकडं नाहीय तिकडच कॉलेजला हाय
हा
प ऑर्डर असली तर हे करत पहिला इकडच राहिला होते त्यांनी आता तिकडं घर बांधल्यात म्हणून तिकडं राहिल्यात
तिकुड घेन हा शाळा कुठे झाल्या मग
अ मनेरेला मांढरा हायस्कूल माहिती आहे ना हो
हो कंदीप
अ टाइम झालाय बघा
झालंय का